हॅलो.
हॅलो. हा, आता आवाजच कट झाला होता.
आणि मग करताना म रे
आवाज चालल्या जातो हा, आवाज चालल्या जातो.
हा, हा.
बाकी काय म्हणता, काय चाललं अजून?
काय?
आवाज कसा वाटला?
एकदम मस्त असं माझा मूड एकदम फ्रेश झालाय, आवाज ऐकून.
हा.
मला लई आवडतात अशे आवाज. अनिमल्स, मला मांजर हे ते लई आवडतात. हा, हा, हा, मला काऊ, कॅट. पिल्लू तर एवढं आवडतंय कणी भरपूर आवडतंय.
हा, हा ते घाण करतात ना, त्याच्यामुळे आम्हाला नाही आवडत ते कस हे पिजरा मध्ये धुतल्या जातो ना पिंजरा मग हे होऊन जातो. हा.
मला अस डॉग असू दे, कॅट असू दे भरपूर आवडतात मग.
हा, हा आमच्याकडे डॉग पण आहे डॉगला अ, भैया नेत असतो बाहेर, हे नेत असतात, कधी मी नेते.
अच्छा. अच्
त्याला एकदा फिरून आणला का मग, तो पण भाजी पोळीच खातो. असं काही नाही की हेच, हो सगळं खातो.
हा, हा, हा.
जास्ती करून नॉन-व्हेज नाही देत आम्ही त्याला, भाजी- पोळी वगैरे सगळं देतो.
हा, हा आमच्या डॉगला नाही, नॉन- व्हेजच पाहिजे रोजच्या रोज.
हो का, नाही आमच्या डॉगला तस काय.
पाहिजे त्येला भात खात नाही, काही नाही.
हो का नाही आमच जर बिर्याणी जर केली ना, तर बिर्याणी खातो.
लाडावलेला हो जरास.
पाहुणे आलेले होते ना, पाहुण्यांनी लाड केले असतील
हा लाडवलेला हाय, मग हट्टी पणा करतय, हे नको ते नको खात नाही.
हा.
दिवसातन एकदा जेवतो तो फक्त रात्री..
हा, हा, हा.
आणि रात्री मग फक्त मग चिकन आणि अ भाकरी दुसरं काही खात नाही आणि दुसरं ठेवलं तर मग उपाशी राईल पण खाणार नाही. असल हट्टी हाय.
ही भाकरी खात नाही, फक्त ज्वारीची तेवढीच. आज. किती हट्टपणा करतोय हो. अजिबात खात नाही बाजरी बाजरीची नाही, मक्याची नाही, तांदळाची नाही, कोणतीच भाकरी खात नाही तो मक्याची पण खात नाही ना.
नाही का?
नाही.
आमचा खातो भाकरी दोघं कोणती पण द्या. खातो, अर्धीच खाईल पण जास्ती नाही खाणार.
हा हा दोन टाईम जेवतो का?
मग मी सकाळी-सकाळी कस, आम्ही दुपारी जेवद्या यायला बसतो का तेव्हा दोन पोळ्या देऊन देते आणि मग रात्री तीन पोळ्या देते.
हम्म. हम्म. हम्म.
मग भाजी कोणती पण असो, रस्सा टाकून दिला का खाऊन घेतो. कधी-कधी दूध देऊन देतो, मग कधी बिस्किट देऊन देतो.
बिस्किट सुद्धा खातो?
हो खातो, आमचा मिट्टठी सुद्धा बिस्किट खातो.
त्याचे सगळे बोलणे एकूण असं त्यालां, आमच्या घरी एकदा कधी घेऊन असं येऊन झालंय मला.
हा जातो त्या काकूकडे. हा ह असू लागला तो. हसू येते मग तेला. आपण हसतोय म्हणून, तो पण हसतोय हं. मिठू.
हे बघा कस क्यूट बोलायला लागलं.
पप्पी देऊ ह ह.
आणि तर दिसली नाही तर, असा आवाज देत राहतो इतकं ओरडतो. कि तू कधी येेतिस समोर.
हा, हा, मग आता बाहेर कुठ तरी गेलता नव्हे ओरडाय लाग मम्मी-मम्मी म्हणून.
हे का आवज राहतो त्याचा.
ह
हो
म तू अस असत्या काय तुझी तब्येत
हो, नाही आजारी नाही पडलेला अजून. अस तब्येत वगैरे छान राहते, खेळतो फिरतो. तो कधी-कधी. झोपून जातो, त्याचे मानेवरच पाठीवरच मान ठेवतो तो झोपयला. एका पायावर झोपतो. हा एका पायावरच झोपतो पण. एक पाय हो, मध्ये वाळून घेतो. आणि एक पाय अस ठेवतो.
ह
हम्म. आपल्याशी मस्ती कर म्हणतो तो.
हम् हम ह.
हम्म हम्म हम् काल भैया सोबत जेवायला बसलं तर त्याला म्हणतो मला नुसत भातच दे. बाकी काही नको देऊ. ह आणि त्याला वाटीत दिलेला तो नव्हता खायचा त्याला ताटातला खायचा होता. ह.
हा हा हा म्हणजे आपल्या सोबत बसा असं म्हणायला लागलाय तो. हा हा.
आपल्या ताटातला पाहिजेल असतो त्याला.
आपण जे जेवतो ते पाहिजे असेल.
हो मग भैयाने एक - एक दाणा दिला तर तो म्हणतो ते नको देऊ आता तुझा बोट दे मला चावायला.
ह.
म नुसता धरतो चावत वगैरे काही नाही.
हा हा हा ह.
चोचेजवळ धरतो फक्त बोट ह् ह्.
किती छान बोलायला लागले बघ.
हा. असं वाटतं कधी कधी त्याला दुकानात ठेऊून यावं म्हणजे शांत बसेल पण नाही. दुकानात न्यायचं म्हटलं का अजून जास्ती ओरडतो.
अ दुकान म्हणजे कोणतं दुकान?
आम्ही शॉप घेतलेला आहे ना शॉपमध्ये कधी - कधी मी त्याला घेऊन जात असते. पिप्सीच हे करते तेव्हा - तर तेव्हा ते शांत बसतो मग कधी कधी म्हणतो मला पेप्सी पण दे. पेप्सी पण असा मस्त पितो तो.
हा हा.
हम हं.
पेपसी मागतोय असा.
हो म्हणजे ग त्याच्या जवळ निलाग मस्त चुटू चुटू पितो तो.
हं हं.
ह् लसी म्हणा पेप्सी आपली मँगो जरी दिली तरी मस्त पितो तो.
हा हा हा ह
आपण म्हणतो त शरीर छोट आहे ना त्याच असं त्याच्या त्या - त्याच्यामुळे ते दिलं तर त्याला हे होईल त्रास होईल म्हणून आम्ही द्यायला घाबरतो हा. द्यायला घाबरतो त्याला.
हा हा हा.
एखादा घोट दिला का मग शांत बसतो.
होय आपण जे खातो ती पाहिजेच असते त्यांना.
त्याला पाहिजेला असतं.
हम् हम् हम. दिवस अगदी छान जात असेल ना तुमचा आवाजानी.
पूर्ण असाच ह्याच्यात जातो मग. हे कधी काम चालू असलं का मग त्याला मशीन जवळ घेऊन बसायचं. आणि मग हे करत बसायचं, मग तो पण बघत बसतो कधी कधी झोपतो
ब्लाऊज तेन शिवताय काय
हो ब्लाऊज शिवते माझे माझे स्वतःचे आणि पिको फॉल बाहेरचे घेत असते
हा हा हा
इथे कसं एक टेलर आहेत ना मग त्या देत असतात पिको फॉलच्या साड्या अस्तर जॉईंट करून द्यायला, मग ते करत असते आता काही कामं नाही ना मग ते करत असते मग सीझन मध्ये कसं मग आपला पूर्ण दिवस पेप्सीमध्येच जातो
अच्छा अच्छा
हम्म
मग आता घरात बसण्यापेक्षा म्हंटलं मग पिकोफॉल करत राहायचं
मग दीदी तेन
दिदी मग पार्लरच करत असते ना मग दिदीच एखांद्या घरी असते कधी नसते
हा हा हा
आता त्यांनी शूटिंग शूट केलं ना याचं रुक्माईच तर ते छान झालं तिचं
हा हा हा
तिनेच पूर्ण तयार केलं आणि शूट केलं तिकडे जाऊन आता तिला याचं करायचंय श्रावण महिन्यातलं
हा हा हा होय श्रावण आला की आता
हा श्रावण आला ना मग त्याचं महादेवाची पूजा वगैरे करताना गंगेवर किंवा इथं काय काय टोक आहे म्हणून तिथं न्यायचंय
अरे वा वा छान हा हा
मग ते ते करायला आवडतं तिला फार
ह
ह
हम
तिचं तिचं चालू असतं काही ना काही कुटानें
नाही नाही चांगली गोष्ट आहे करू द्यात. हो तर आरसा दाखवत नाही ना गेलेली मोमेंट्स
हो
फोटो दाखवतात.
हा नाही दोघं पण दाखवतो
हं आरसा फक्त आजचा दाखवतो तेवढंच
हा
गेल्याल दिवस नाहीत दाखवत.
नाही दाखवत ते तर आहेच हं हं
मग मिठूचे काय व्हिडिओ तेन काढताय की नाही?
हो काढतो ना हं हं त्याला आता पाणी ठेवलं ना, तर ते त्याच्यामुळे हे करतोय.
हं हं हं हं
ह मग पाणी दे हा, पाणी दिलं ना मग त्याला आता पाणी प्यायचं होतं. त्याला पाणी तो खातो. बिस्किट खातो, केळी खातो, सर्व खातो तो.
खातय काय? हं हं हं.
हं हं.
. चागलंय बाबा बोलतय किती छान. मला नाही आवडलं बोलणं त्यांचं. हं हं.
बोलायला छान आहे तो टाईम आसंच चालला जातो त्याच्यात. त्याला जर मी ग स्वयंपाक करायला लागले तर मला तिथे घेऊन बसावं लागतं त्याला तिथे ये असला का मग ओरडत नाही.
हा हा हा.
आणि मग जर इकडे असला तो बेडरूम मध्ये तर मग होत निसता ओरडतो. मम्मी मम्मी त्याला घेऊन बसावं लागतं मग.
हा हा हा.
त्याला किचन जवळ आणलं तिथं उभं राहून दिलं म्हणजे मग मी दिसते ना समोर किचनच्या मग शांत बसतो.